हॅलो हा तेच तुमच्या म सासुसऱ्यांना गमत नसणारो इकडे कारण त्यांना कोंजटल्यासारखं गावाकडलं वातावरण वेगळं पुण्यातलं एका खुली एका वन रूम किचन मध्ये नाण वेगळं
तसं एवढं पण कंजस्टेड नाही तो कुड मोकड आहे खाली गार्डन आहे खेळायला फिरायला पण बोलायला कोणी नाही ना
त्यांना वाटत अस नआहे आपलं तेत इथं जरा हच्या जा जरा त्यांच्या जा गप्पा गोष्टी करा
पाहिजे ना आजबाजू ओडे
तेच की आपण गावत असलं कसं गप्पा गोष्टी करत हिज्या हिज्या ह्यांच्या जरा जा त्यांच्या जरा दारा जा असं गप्पा गोष्टी करत बसते पण पुण्यातसं ना कोणाची ओळख ना पाळक कोण हे करत नाही हो त्याच्या त्याच्या कामात बिझी जि ति घर घराची द लावलेले असतात कोण हे करत नाही, त्यामुळे जमतच नाही ना.
हो, तेच होतं ना मग. तसचं होत, म्हणून मग यायला नाही म्हणतात ते. म् नाही तर नाही मग आता काय
राहू दे हंकधीरी येते तेवढे चार दिवसी आली तर हे करायचं पाहूनचार करायचं हे करायचं
तेच.
मग ते प्लॅट तुम्ही स्वतः विकतच घेतला का, भाड्या- भाड्यानं
नाही नाही, आमच स्वतःतच ये हा. स्वतःतच घर आहे आमचं इथे.
म्हणजे बांधलंच होय.
नाही, सोसायटी मध्ये हे मिळत ना घर.
हा हा, तेच कि प्लॅट घेतला मग हा तो त हे टू रूमचा घेतला असचील.
हो हो हो.
हम, मग आणि सुट्टी कधी तुम्हाला आता नाही का? गणपतीलाच गणपती ला असणार की, दहा दिवस सुट्टी.
नाही हो, फक्त गणपती बसतो न उठतो तेव्हाच दहा दिवस वगैरे नसतो इकडे.
गणपती ज्या दिवशी गणपती येतात, त्या दिवशी आणि उठतात त्या दिवशी. आणि मग गौरी दिवशी कसं आल्यानंतर करायचं घरातलं सगळं.
गौरी आमच्याकडे नसते म्हणजे इकडे पुण्यात आहे, पण आम्ही तिकडचे ना. इकडे नसते, आमच्याकडे कानबाया वगैरे असतात बघा. तुम्हाला माहिती असेल तर, पण ते पण आम च्या घरात नाही बसवत ते, पण कसं असतं ज्यांच्या घरात बसवतात ना तेच बसवतात. आम्ही पहिल्या पासून पद्धतच नाही ना, परंपरा नाही आहेे तशी मग आम्ही नाही बसवत. फक्त इकडे कोणाकडे बसलेलं असलं तर, जायचं बघायला डे डेकोरेशन वगैरे मदत करायला, कोणाला गरज पडली तर
खरं तर भारी असतय वो आमच्या गावाकडे असतयं, आमच्या ते गावाकडे कस मुलींना साड्या बिड्या नेसावायच्या त्यांचा मेकअप तेन करायच्या. आणि ते गौरी आणायला पाठवायचं मग हा म ते गौरी घेऊन आले की, दारातन त्यांना ते पाणी त्यांच्या पायाव घालायचं मग गौरी ला पुजायचं मुलगीला पुजायची मग, ते डेकोरेशन फुलं बिलं टाकून आत घ्यायची.
किती पदार्थ बनवायचे?
होय, मग त्या दिवशी ती ज्या दिवशी गवर येईल, त्या दिवशी भाजी, भाकरी, वडी आळूवडी बनवायची. ते नैवेद्य. दुसऱ्या दिवशी पोळी करायची, ती शंकरोबा बसवायच असं असतंय. भरपूर आणि मंडळात मग ते मुली सगळ्या एकत्र येऊन इथं आपल्या ती गौरीची गाणी, ती सगळं खेळायचं हे करायचं.
हं येइकडे गाणी वगैरे नसतात, इकडे जो तो ज्याच्यात्याच्या त्याच्या घरामध्ये पण फक्त असं बोलावतात हळदी कुंकवाला.
ग्रामीण भागात आपलं हेच असतं ना, बारा बारा वाजे जाग जागायचं ते हे करायचं. अस स खेळायचं परत ते पिंग्याची गाणी. झीम्म्याची गाणी सगळ भारी असतं गावाकड आपलं.
तेच ना. नई पण इथं हौशी भर पुरे बर का. म्हणजे असं आ माझ्या समोरची बाई बसवते ना, तिची एकच गौरीय. तर ती बापरे, ती ऑफिसमधून सात वाज ता येते संध्याकाळी, आणि मग तयारी करायला घेते. कारण सासू चे सासरे नाही आहेत ना, मग सासूला चालत नाही ना. करायला विधवा असल्यामुळे, हं, हं मग ती सात वाजता येती आणि मग सात वाजता येऊन मग ते सगळं करती, आणि मग रात्री आजुबाजू च्या लेडीज हळदी कुंकुवायला बोलवती, आणि मग ते एक दिवसाची गर गौरी बसवती पण बसवती.
हा.
मग रात्री ते गाणी वगैरे खेळ थोडेसे हे ते करून प्रसाद वगैरे सगळं करून ह म्हणजे ती बाई एवढी ऍक्टिव आहे बापरे बाप.
बघा की, एवढ्या वेळानी याय आणि एवढं करायचं, आणि बघ केवढं म्हणजे कि ती वेळ होतय तरी तिला हास आहे सगं
हो, हो, हो हळदी कुंकू वगैरे पण छान असत. तर मग इकडे हळदी, कुंकू, करायचं वान द्यायचे
की, गौरी गणपती तून
तथे गौरीत पण करतात, संक्रांतीतून करतात तेव्हा वान देतात, पण गौरीचं नुसत हळदी- कुंकुला जायचं, प्रसाद वगैरेऊ जायं असं
हा, हा, हा, हा इकडं काय नसत आपल्या इकडं, तिकड म्हणजे फक्त संक्रांतीतून मग ते ते संक्रांतीतून कुणी केलं तर केलं, नाही तर मग काय एवढं हे नसते.
गावाकडे नसत संक्रांतीचं, इकडे भरपूर आहे ते.
होय म्हणजे सिटी लेव्हला भरपूर, वान द्यायचं एकमेकीला तिळगुळ द्यायचं, हळदी- कुंकवाचा कार्यक्रम ठेवायचा, भरपूर असत इ तेे
्रम असता, सोसायटीचा हळदी -कुंकू असतं, आपलं स्वतःच असत.
स्वतःच असत, मग ते तिळगुळ हे अ भरपूर करतात. तिकडं काय, ज्या, भोगी असते, त्या दिवशी फक्त ते भाजी भाकरी आणि ते हे करायचं आणि ती हळदी -कुंक एकमेकीला द्यायचं तिळगुळ द्यायचं झालं तेवढंच. दुसरं काय वाटायची, एकमेकाच्या घरात भाजी नेऊन बा वाटायची ती मग झालं, एवढच असत मेथीची भाजी आणि वांग त्यावे करायचा. दुसरं काय?
नाही इकडे भरपूर असत.
सिटीमध्ये भरपूर म्हणजे, ते हळदी कुंकुवाच भरपूर हे असत ते म्हणजे अ प्रत्येक जण वेगवेगळं वान, होय आणि ते म्हणजे हाऊ ात बायका, एकमेकाला तेवढंच नटा सजाय गावतय परत हे करत गावतय मग प्रत्येक गो करून घेतात
करतात, बापरे खूप करतात, मुंबईला वगैरे तर लोकलमध्ये सुद्धा सेलिब्रेट करतात हळदी- कुंकु इतकं जबरदस्त असत. आम्ही पण शाळेत पण करतो ना, शाळेमध्ये करतो. ो आम्ही, म्हणजे सगळ्या टीचर एकत्र जेवढे वानाला पैसे लागतील तेवढे वाटून घेतो, आणि मग एकमेकांच्या हळदी -कुंकू तिथं करतो, शाळेत पण करतो, हो त्या दिवशी मस्त छान तयारी करून जायची का तरी मेनू बनवून न्यायचा डब्यामध्ये.
हम्, हम्
वेगळं असं, एकत्र बसून जेवायचं हळदी कुंकू करायचं.
करायचं, भारी वाटतंय तेवढंच मग.
तेच छान वाटतं म्हणजे असं वेगळं, घरी पण करायचं तिथं तर पण करायचं
होय, तिची घरी करायचं मग सोसायटीतल्या सगळ्या बायका बोलवायच्या आणि
हो सगळ्या बोलवायच्या म्हणजे सगळ्या म्हणजे आपल्याला जे जे लोकं बोलवतात ना त्यांना
ते नक्की तेवढेच थोडे म्हणजे आपल्या ओळखी जे आहेत ते आणि आपल्याला हे करतात त्यांना
हा जास्त मोठं पण नाही तसे दोन दोन तीन तीनशे फ्लॅट असतात. आणि एवढं मोठं पण नाही जेवढं आपल्या एवढ खच आहे तेवढे
तेवढे थोडेसे करायचो हम्म ह्.
तेच, मग बर्थडे वगैरे असला तो पण सेलिब्रेट होतो.
हम्म, हम्म, आरवचा बड्डे मग मोठ्यानं करत असाल.
हो, हो, मग इथं सोसायटीतच करायचा.
एकच मुलगा आहे, त्यामुळं आरवचा सगळं प्रत्येक गोष्टीत लाड करताय नाही, आता सगळं चटण्या, बिटण्या
त्याचेच तर परिणाम आहे बाबा.
की एक एकटा एक हाय त्यामुळं त्याचं लाड लैई व्हाय लागल्यात त्यामुळं हे खात नाही ते खात नाही म्हणून तो लैई लाडोबा झालाय. आता
हा मग ते करत. नाही ना मग द म्हणजे त्याला त्या गोष्टींचं माहितीच नाही, की बाबा हे पण भेटत नाही पोरांना असं. म्हणजे तसं वातावरणच तसं झालंय तेच्यात त्याची पण काही मिस्टेक नाही.
मिळवत्यात तुमचा तुमचे मिस्टर पण एवढे हे त्यामुळं त्यांना इतकं कुठं लहानपणापासून हे झालं ओ
कसली कमी नाही हा असं झालं.
त्याच गोष्टी तुम्हीच हाऊस केली ना त्यामुळं त्याला आत्ता ते हे वाटतंय नाही नको म्हणजे जे याचय तेच योग्यच आहे तेच खातोय नाही तो
तेच ना आपल्याला वाटतं ना की आपल्याला जे नाही भेटलं ते मुलांना आपण द्यावं हे की नाही हा ह तस झालंय त्याच्यासोबत
होय.
या वा कधी पुण्यात आले तर.
हम्म पुण्यात आाता येऊया की कवा यायचं.
यायचं फिरायला फिरायला वगैरे यायचं ना. सुट्ट्या वगैरे असल्या मुलांना
ते आता मुलांना मे महिन्यात.
हम्म.
तिला गणपतीतनं असत्या मुलगीला दहा दिवस सुट्टी. आणि मुलग्याला काय त्याला पण लैई नाही तेवढीच चार पाच दिवस असत्या तेवढी त्याला काय इंग्लिश मिडियम आहे. त्यामुळं काय देत नाही जास्त सुट्टी. तिला असत्या एक दहा दिवस आठ दहा दिवस असत्या. मोठे गणपती जाईस्तवर असत्या. दिवाळीला पण पंधरा दिवस असत्या. तिला आणि ह्याच्यातनं पण दहा दिवस मग तिच्या पण शाळेत कार्यक्रम असतात. अ ह्याच्यातनं संक्रांत झाली की ना स्कूल मिनिस्टर म्हणजे हळदी कुंकवाचा मोठा कार्यक्रम ठेवतात. तेंच्या शाळेत मग ते होम मिनिस्टर सारखं स्कुल मिनिस्टर म्हणून करायचं. आणि ते अ मानाची पैटणी दोन नंबरला कुक्कर मग तीन नंबरला असं ते हे असं ते हे असतात त्यात आपण भाग घ्यायचा तेवढं म्हणजे मग त्यांच्या मम्म्यांस्नी खेळाय एन्जॉय व्हावा. आणि आपल्या रिअल लाईफ मधून बाहेर हे करावा असं त्याच्यासाठी ती कार्यक्रम ठेवतात.
हो करतात ना बरेच प्रोग्राम करतात. आमच्या इथे पण केलेले.
होय तिच्या शाळेत पण भरपूर प्रत्येक सणाला साड्या नेसून जायचं हे करायचं असं असतंय. कार्यक्रम असतात मोठी शाळा आहे ना ती त्यामुळे भरपूर कार्यक्रम असतात. तुझ्या शाळेत
चांगलंय तेवढं एन्जॉय करायचं करायच जायचं आपण आणि करायचं पण एन्जॉय आता नाही तर कधी करणार नाही आहे का.
हा होय आत्ताच कि मुलांच्या ह्याच्यातनच कराय पाहिजे एन्जॉय
हम्म आपल्याला जे करायचं अस ते करून घ्यायचो वेळ निघून गेली ना वय निघून गेलं की काय नाही मग लोकं नाव ठेवतात
आणि आता आपल्याला आपल्या आयुष्यात एन्जॉय करायला मिळाल नाही त्यामु मुलांच्या हत आता ून घ्यायच मुलांना पण शिकवायच आणि आपण पण त्यांच्यासोबत हे करायचं
हम्म आता नवरात हे लेट येतात. दहा वाजता वगैरे मग आमचं जेवण वगैरे लेट होतात. तरी पण आम्ही जातो खाली आरवानी मी मस्तपैकी कपडे घालून जायचे. सेम सेम फोटो बिटो तरी काढून आणायचे.
आमच्या इथं मुली घ येतात. मग त्यांच्यासोबत आम्ही पण जातोय खेळायला ते गरबा खेळायला दांडिया घेतल्या गेल्या वेळी आणले तर ते मुलींच्या सोबत मग त्या मुली मोठ्या मोठ्या आहेत ना कॉलेजला आहेत सगळ्या मुली. त्या कणी हे करतात या की काकी या की खेवळी आमच्या सोबत कोणी मग ते दोघी दोघी तिघीच बायक का आम्ही नाही तर सगळ्या मुलीच असतात त्यांच्यातनं जाऊन एन्ॉय करायं तेवढा नऊ दिवस रोसन द्या का एकता दोन दिवस दोन दोन तास आठ ला नऊ ला चालू केले की दहा साडे दहापर्यंत खेळायचं आणि हे करायचं नवरात्रीतन तेवढं हे असते आम्ही काही तर देवीतन बसवत नाही फक्त रोज हे करायचं गरबातीन खेळायच
अच्छा ह््् तेवढंच एन्जॉयमेंट होत ना आणि एक
ह आता बघ तिकडन करा कॉल झालाय माझा
बरं
हॅलो हॅलो हॅलो